हॅलो.
हां बोला.
बोला.
येतोय आवाज?
हो येतोय ना, काय म्हण
हम्म, बाकी काय ना होत हो चहा नाश्ता झाला. हम्म, तुमचा?
हो आमचापण झाला.
काय चाललंय अजून, हो ते त आज ते तर चालूच असत दिवसभर हम्म.
तुम्ही फ्री झाले काय?
फ्री अजून काम बाकी येत. पण म्हंटलं सकाळी एक दोन कॉल करून घ्यावे नंतर आपलं काम करून मग
अ म्हणजे सकाळ सकाळ दुसऱ्यांनापण टाइम असतो आणि आपला आपले काम आवरोस्तोवर सगळे त्यांच्या त्यांच्या कामालाच लागतात मग
म्हणून तर म्हटलं आज सकाळी थोडस एक दोन कॉल करून घेऊन नंतर काम करत मग दु परे परत आहेस चालू परत आपले कॉल करायला.
हो मी काल तसच केलत मी पण सकाळपासूनच चालू केलत
हा. तसं केल्याशिवाय होतच नाही ना नाय भेटत कोणी तेच ना, हम्म. बाकी काय म्हणता, आज काय भाजी केली?
आमच्यात अ आम्ही आज वटाणा आणि बटाट्याची भाजी केले आणि अ ते घेवड्याच्या शेंगा
अच्छा, हम्म हम्म.
असा आआ
मी बरी ये तु?
हे काय आम्ही पण छानच आहे, पावसाच आहे का वातावरण तुमच्या इकड?
पाऊस चालूये आमच्याकडे
हो आमच्या इथं ऊन पडतंय, पाऊस येतोय ऊन पडतय. परत थोडीशी झिमझिम येते.
मुंबईला पाऊस कधी थांबणार आहे का.
येतोय जातोय येतोय जातोय चालूच ये.
अच्छा. नाही इथे चालूच आहे कंटिन्यू सारखा
म्हणजे घराच्या बाहेर असं अअअअ बाहेर पडताच येत नाही ना तुम्हाला?
नाही पाऊस चालू असला कुठे जाणार हो एवढ्या पावसात.
नाही मंग घरातील माणसं कामाला जायचं म्हटलं तर
ते जातात आता त्यांचं काय काम बंद करून थोड जास्त पाऊस जास्त जर पाऊस झाला तर मग नाही जात कामाला पण मुलांना पण शाळाळेला सुट्टी देतात शाळेकडून पाणी साटत हो भरपूर पाणी साठत. बरं
म्हणजे घराच्या बाहेर पडताच पडताच येत नाही पाऊस जर आला जास्त.
नाही पडतय हो. भाजी आणायला पण नाही होत झालं तर. भाजी आणायला गेल तरी भाजी चांगल्या भेटणार नाही.
ते आजकाल सगळ्यांनी आ म्हणजे सगळीकडे हे झालंय ना आता सिमेंटचे घर ते म्हणजे कुठंच पाणी जाय का जायला जागाच राहिली नाही ना. त्याच्यामुळं ते सगळीकडं ते पाणी जाम होऊ राहिलं तर त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम ती ही हो तर समस्या येते.
हो तेच ना. हम्म हम्म.
म्हणजे आमच्या इकडे पण जास्ती म्हणजे पाऊस झाला ना अ पाणी असं जास्ती पण असा पूर वगैरे नाहीे येत कारण ते उंचावर असल्यामुळे ना म्हजे असे आमच्या इथले इंदोर मधले कामं अशी अ थांबत नाही. चालूच असतात.
बरोबर बरोबर तर तुमच्या इथ पाणी जायला जागा असेल.
थोडसा उंचावर आहे ना इंदोर हे शहर.
बरोबर बरोबर.
त्याच्यामुळे असं जास्ती म्हणजे ए अम जास्तीत जास्ती म्हणजे पाऊस जरी झाला तरी पाणी साजतं पण सुट्टया वगैरे नसतात.
अच्छा नाही आम च्याकडे खूप भरपूर पाऊस झाला ना मग शाळेंना पण सुट्टया देतात.
हो तशे मुलांना देतात का तर ते इंदोरच्या बाहेर थोडसा म्हणजे शाळा पण अशी लांब आहेत ना इंदोरच्या बाहेर थोडंसं तिकडं पाणी जास्ती साचतं ना. मग गाड्या तीन निघत नाहीत कारण तिकडच्या साईडला खड्डे भरपूर आहेत इंदोरच्या बाहेर थोडसा तर मग खड्डे ते असल्यामुळे पाणी जास्त असल्यामुळे गाड्या जात नाहीत तर मग मुलांना सुट्टया असतात म.
हा हा हा.
पण तसं सहसा सहशे एवढ्या जास्ती नसतात.
अच्छा. . भाज्या तरी कुठं पहिल्यासारख्या राहिलेत ओ.
भा हा ते पण ना बराबर आणि कसं लगित अम आ आजारी पण पड तात लगेच म्हणजे
आजारी पण पडतात हो.
सगळं आता सगळं असं हेच आहे ना मिलावटी सामान भेटू राहिलय सगळं.
तेच ना त्याच्यामुळं काही तर काही द्यावं ते पण कळत नाहीये आता. काय खायचं काय नुसतं कडधान्य कडधान्य खाऊन पण कंटाळा यायलत आता.
कि खाणार तरी किती खाणार ना माणूस ते खाऊन खाऊन खाऊन कंटाळा आलाय.
तेच ना.
पत्तागोबी पण असं म्हटलं तर ते पत्तागोबी पण हे अ.. भेटू राहाल.. भेटतोय ना, आता प्लास्टिकचा बनतोय. अहह
बरोबर हो. काहीच नाही काहीच नाही.
म्हणजे सगळ्यांवर असं आहे की ते औषध मिसळून, इंजेक्शन लावून, सगळे म्हणजे भाजी पालांमध्ये मिलावटीच सगळंच सामानये.
हो हो ते तर, ते तर आहेच.
त्याच्यामुळ कशावरच विश्वास ठेवता येत नाहीये. पन खाणं पण गरजेचं ये, खानं पन गरजेचं आता साध न अ.. सर्वसामान्य माणसांनी काय करायचं?
बरोबर ते तर हाये. जे भेटल ते खाण्याच
खाणं गरजेचंच ऐ.
बरोबर. हम्म. तुम्ही ते राख्यांचा बिझनेस कर, तुम्ही राख्या घरी बनवता का कस?
हो हो मी घरी बणवते राख्या.
अच्छा. नंतर मग त्या आसं विकून हे करता का?
मजे मी अ.. ज्वेलरी पण बनवते ना तर ते माझं ते अ मजे ही झालेली हेत ना गिर्‍हाईक बणलेली ये.
हा हा.
त त्याच्यामुळे मंग व्हॉट्सअपला, इंस्टाग्राम ला जर टाकलं त मंग ते राख्या पण न घेतात अशा, म्हजे माझ्या विकून जातात लगे.
अच्छा, बरं आहे ना म. तुम्ही किती वर्षापासून करताय?
नाही नाही आत्ता त म्हणजे वर्ष दोन, दोन- तीन वर्ष झाले......
हा.
मग एवढा टायमानुसार आपल्या, आपल्या जसं जमतं तस आपण...... होतय म्हणजे एवढं पण नाही की जास्ती सेल होतय.... म्हजे मोठा बिझनेसये आसं काही नाही ये. घर बसल्या - बसल्या आपलं थोडस छोट मोट
हा थोडंफार जरी चालू झालं तरी...... सुरुवात ये म्हंटल्या व कसं हम्म
आणि त्याला मंग कसं जास्त मोठा बिझनेस टाकायचाय आणि जास्ती चालू ठेवायचं आपल्याला त..... त्याच्यात मग ते पूर्ण टाइम त्यातलाच घालाव लागतो
हो ते तर आहे., दिवसभर तुमाला....... आ......
हो तेवा जान कुठं मंग आपल ते, ओळख होते. आणि अ.... सगळ्यांसोबत म्हणजे ही होतं आणि मग सगळ्यांना माहिती पडलं तसं नाही ना आपल्याला घरात.... लपन खांम बघायचे..
बरोबर हो.
मुलं पण बघायचे हेत, घर पण बघायचंय
बरोबर बरोबर.
आणि ते सगळं होऊन आपण स् त्याला टाइम देऊन, त्या कलेला पण टाइम द्यायचं आहे.
बरं बरं, चांगलं आहे ना पण
म्हणून मजं जास्तीचा हाव नाहीे आहे की, जास्ती भेटलंच पाहिजे. म्हणजे जेवढं भेटतोय तेवढं कामापुरता आहे. आनंद भेटाय पुरता आहे.
चांगलंय उलट. केलं त पाहिजे ओ काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाहीे आहे.
आणि जरी जरी नाही झालं. कुणी ना नाही घेतलं तरी ते आपल्या गवस साठी पण उपयोगी येतात ना,
उपयोग हो, ते तर होतच.
आता घरात मुली आहेत. तर आता राखीला जरी कुणी नाही घेतल्या त्या राख्या तर, आपण घरात पण आमची मोठी म्हणजे वाघमारे फॅमिली आमची मोठी हे. खूप मोठा परिवार आहे आमचा.
हा हा,
तर त्या अशाच हे होऊन जातात.
नाही बरोबर हे ना, होतं ते
हम्म,
हम्म,
घरातल्या घरात हि होऊन जातं. म्हणजे
बरोबर बरोबर
म्हणजे असं नुकसान व्हायसारखं नाहीये. कि आपण हि केलं. म्हणजे तेवढं नुकसान तरी भरून निघतं. आणि आपल्या घरच्यांचा पण फायदा होतो.
हो हो.
पण बनवून आनंद त भेटतो. नको का पैसा नका काही आहे ना,
हम, बरोबर आहे ते त पाय, आनंद भेटतो. हम्म, आणि बाहेर गाळा घेऊन पण नाही परवडत. मा लगेस सुरवातीला
गाळा घ्यायचाच नाही आपल्याला एवढं म्हणजे हम, घरातले लोक एवढे ही नाही देत.
सपोर्ट देत नाहीत.
नाही सप पोर्ट द्यायला काय म्हणजे ही पण आवडत नाही ना, असं बाहेर. आता कसे सगळे मोठं मोठं अ, काम करतात. म्हणजे आता माझे मिस्टर हम्म, ह्याचे कामाला आहेत. मार्केटिंगच काम करतात ते. प्लाईच्या ह्याच्यात, प्लाईच्या ह्याच्यात आहेत ना, त्या आल आलमाऱ्या ती बनतात ना, फर्निचरचं ते सगळं तर त्याच्यात आहेत ते.
अच्छा.
म्हणजे त्यांचं भरपूर म्हणजे असं पगार तो चांगला आहे त्यांना.
हा,
म्हणून त्यांना मग असं वाटत नाही की, आपल्या बायकोनी बाहेर जाऊन काम करावं.
ते तर असतंच ओ, पण आपल्याला वाटतं ना आपण काहीतरी केलं पाहिजे.
प हा त्यांच्यासाठीच मला पण मला ना मला असं म्हणजे माझे मला असं वाटत की त्यांनी कमवलेलं त्यांच्यापाशी पण आ- आपण स्वतः पण काहीतरी केलं पाहिजे ना.
आपल्याला निदान आपल्याला पुरंत आपल्याला काय घ्यायचं म्हटलं तर आपण आपलं घेऊ शकतो.
हा हा त्याचं पण नाही पण ते आनंद भेटत ओ वेगलाच मला ते पैशाच पण, असं नाही वाटत की म्हणजे माझ खर्च पण नाहीये जास्ती आणि मला-
अच्छा!
सोनं नाण पण नाही आवडतं ‌.
नाही बरोबर आहे. रोज रोज घालून कुठं फिरणार आहे हो आपण
हा मी काय त्यांच्यापेक्षा ते स्वतःच्या हाताने बनवून आपण स्वतः जर घातलं तर ते किती छान दिसत.
त्यांच्यात खूप आनंद वेगळा भेटतो हम्म.
आवडत म्हणजे मला कसं वाटत मी खुद बनवते तर म्हणजे मी स्वतः बनवून मी स्वतः घालून मी मिरवाव.
बरोबर बरोबर
नको का त्यांच्यात कुणाला आपल्याला नको का पैसे ये ना त्याला. पण माझे स्वतःचा मला, चला बोलून छान वाटलं कॉल करते मी इकडून-
हो चालेल करा करा.